काय रे काय चाललं
काही नाही बसलीय तू काय करते
काही नाही ग बसली आहे मला असं समजलं
ळूळू माझा इम्पॉर्टंट कॉल चालत आहे प्लीज डिस्टर्ब नका करू तुम्ही हो नाही का हॅलो ह हॅलो
हॅलो
हा बोल ना
हॅलो
हा बोलल येतो कावास हो हो
हा हा अगं म्हटलं तुमच्या इथे आहे ना
हम्म
घराच काम चालू आहे तर त्याच कलरिंग काम द्यायचय तुम्हाला कोणा अस समज मला तर मग माझे एक फ्रेंड कलरिंगच काम करतो डिझाइनिंग णतो इंेअ इंरिर डिझनंग पण काम करत तर मग अ मला माहिती मिळेल का कुठे राहत तुम्ही काय म्हणजे म मला तसं सांगायला त्याला
हो तुला हे माहिती आहे का जेल रोड
हॅलो आवाज ब्रेक झाला तुमचा आवाज ब्रेक झाला
जेल रोड माहिती का जेल रोड
हॅलो
हॅलो
हा बोल ना
तुला जेल रोड माहितीय का
आवाज ब्रेक होते हो तुमचा हॅलो
हॅलो येतंय का आवाज
खूप तुमच्या इथलं लहान मुलाला शांत करा बरं आवाज नाही येत ह
अ ते मुद्दा होऊन करता अगं त्यांना माहिती ना फोन चालू आहे अग ते काय ऐकून तू सांगून पण ऐकत नाही ते लहानपूर का ऐकत का मुद त्रास जात
ह ना आवाज ब्रेक होत
ह हॅलो येतोय का आवाज जेलरड माहिती आहे का तुला
तु मला आवाजच येत
म माराय भो तुला पाहिजं का तस मारायचं मग लाडपूर लाडकत झाला मजा पुरत मजाक जेल रोड माहितीय का
अ कोणत र
जेल रोड जेल रोड हॅलो
हा हा हॅलो आवाज येत नाही हो तुमचां
अ जेल रोड माहिती आहे का जेल रोड
हॅलो हा बोलोल ना
जेल रोड माहिती आहे ना जेल रोड पंचक
मोटली
ह
आवाजच येत नाहीये
जेल रोड पंचक माहितीय का श्रीकृष्णनगर
हां बा काय माहितीय का
जेल रोड
हा हा जेड माहिती आहे ना च
पंचक आहे तिथे पंचक माहिती आहे का पंचक श्रीकृष्णनगर शनी मंदिरकडे
हा शनी मंदिर माहिती आहे म तिथ पुढच् बस
पंच तिथं श्रीकृष्णनगर कोणाला पण विचारलं ना श्रीकृष्णनगर
हम्
तर कोणी पण सांगेल तुम्हाला
अ ओके आणि मी असं विचारतो तुम्हाला तरी रूम्स किती. किती कसे आहे?
अ एक बेडरूम दोन नाही तीन बेडरूम आहे. एक किचन एक हॉल आणि बाकी बाल्कनी वगैरे.
ओके आणि किती फ्लोवर आहे का कस आहे.
अ तीन फ्लोवरर आहे तिनही फ्लोवरला सगळं सार्कच आहे आणि खाली पार्किंग.
तिन फ्लोरूम पार्किंग का
हम्म
ओके मग मी कोटेशन काढते आणि तुम्ही एकदा पाहायला येऊ शकते ना तुमच्या घरी काम म्हणजे माझ्या फ्रेंड आहे त्याला पाठव ना
हो पाठवा मला हे पण पाहिजेच आहे त्या रूमचं वगैरे कसं करता सगळं आर्किटेक्चर वगैरे कारण की अजून ते चालू नाही
तुमचा आवाज ब्रेक झालाय
हा त्या रूमच आर्किटेक्चर वगैरे सगळं बाकीच आहे ना ते काहीच नाही चालू त्याच्यामुळे ते बघायच
तुमचा आवाज ब्रेक झाला आवाज.
हा तुम्ही पाठवा तुम्ही पण या वाटलच त सोबत त्यांच्या ह आणि मग सांगा म हॅलो
हा आता आला मला
मला येतय तुमचा आवाज
मला येत नाही होत ना तुमचा आवाज त्याच्यामुळे
काय
इ म गलजिकम
नाही त ब
मोबाईल दे हिकडं बोलून
अ हा बोला आता
हा काय म्हणता
आह म्हंटलं मग माझं फ्रेंड येऊन जाईल एकदा पाहून घेईल आणि मग तुम्हाला कोटेशन ते काढून देईल
माझ
बोल
हो चालेल ना टाकते तस तुम्हाला सर्व तुम्ही पण एकदा बघून घ्या तुम्हाला तुम्ही कलर्स वगैरे कोणाला काही सांगितलंय का
नाही नाही सांगेल नाहीय कोणाला मग तुम्ही एकदा पाठवून द्या तुमची जे कोणी फ्रेंड आहे ना त्यांना पाठवून द्या मी ेश चेक करतेो काून द्या आणि मग मी सग अऊंं काढून मला द्या आणि मग मी सांगते तुम्हाला च
चालेल ना तुमच्याकडे अजून पण त्यांना म्हणजे ते पण काय आयडिया असेल तर तस सांगल तुम्हाला तुम पण काही आयडिया असेल तर मग तुम्ही सांगा त्यांना घराच तुम्ही पण काही ठरवून ठेवलेलं असाल ना
पण काय करा ऐका ना तुम्ही ना मला देताना कोटेशन देत त्यांना ना एक तीन अमाऊंट मधले द्या म्हणजे एक एकदम सर्वात कमी की जो कलरचे तुमचे भाव असतील ते किंवा कलर आमचा
व असत ते कसंत तुम् जवढं बजेट द्याल ना तेव्या याच्यावरत
हो हो मग ऐका ना तुम्ही मी काय सांगते अ तुम्ही काय करा सगळ्यात पहिले जे मला समजा कलर तू कलर माझा आणि फक्त त तुम्ही कलरिंग करायला येणार त्याच एक कोटेशन काढून द्या अ पुन्हा आहे ना पुन असं आप लोकल कलर असतात ना
हम हम हम
त्याचा त्याच हे येते त्याच त्याच कोटेशन काढून द्या आणि ब्र कोटेशन काढून द्या
चाले ना असं करा आता तुम्हाला वाटलं तुम्ही एकदा इकडे येऊन जा तुम्हाला अजून पण इथे आल्यावर भरपूर समजेल माहिती मिळेल तुम्ही माहिती ठी ते एक शॉपचा अऍड्रेस देते मी तुम्हाला तिथे येऊन जा
हो चालेल ना चालेल चालेल काहीच प्रॉब्लेम नाहीे
हम् मग ते खूपच प्रॉब्लेम होत होता तिथे खूप लहान मुलं आहे ना
हो त्याच्यामुळेच आवाज येत नव्हते त्याच्यामुळे
हम्म
एक्झॅक्ली म्हणजे तुम्ही काय बोलता येत ना त्याचा आवाजच येत नव्हता
हा ते लहान मुलं होपे ना ते काय सांगतो म्हंटलं बस तरी बसकी नाही
हम्म तेचत ह पकाळ ती रुपय
चालेल सांगते तस मी तुम्हाला
चालेल चालेल ठेव मग
हो ह
कटकर कटकर प वेरी करता